हो. आता का आता दोन दोन कॉल तर राहिले हा. बोला काम झाले की राहिले?
काम राहिले हे झाडझूड बिडझूड करू म्हटल
ह आता माय सासू जायलाय मस्त वारीले पंढरपूरला आता धंद्याचं काही टेन्शन नाही नाही ते हे करून नाही केलं ते कोण नाही केलं हे राहिलं ना, ते राहिलं ना
हा. टेन्शन म्हणजे अस टेन्शनच कमी होते डोक्याला नाय. हाव हा ना
हा.
डोक्याला टेनशनच कमी होते ना
हा आता मला असलं की मग मी आताच मग मगच नंतर मग जे पाहिजे ते कर तो
हा.
हम्म. त्या असल्या की बिचाऱ्या मला झोपायला येते
आपल्या तर आता अशी काळजी वाटते अन झोप नाही लागत
हा आजच तर रॅकीतले भांडे घासले, रॅक घासली.
हां ओके.
आज धंदा सुचला नाही प त्यामुळ असल्या की धंदा नाही सुचत झोप येते चले बोलतच रायतात मग
अ खाडी साठी साफसफई लावली का तुम्ही?
नाही नाही ते घासले आणि मोबाईल पाहिला की मग तू मोबाईलच पायतो म्हटलं, नाही ना माय? कामाच्यायात ना? याच्यात पैसे भेटतात ना? असं सांगा लागते मग. म्हणतात, कुठे भेटून राहिले?
हम.
साडेपाच. कोटे, भेटून राहिले म्हणतात? म्हटलं, हे भेटले. दाखवू का तुम्हाले? हम्म. मग दाखवले की, मग म्हणतात. की बरंय, बाई त्यालं मग.
हम्म. घर बसल्या. पोहोचलाय मनते. वारी गेले, पोहोचलाय मनते.
हा पोचल्या. मस्त लाईव्ह दर्शन दिलं त्याईन. व्हिडिओ कॉलवर काल.
म्हणजे, त्याची हे कुठेय?
हम्म, तेच. अ भक्त निवास मध्ये अ होते तेच हॉल. पण मग काल ते लाईव दर्शन देल न त्यायन. ते नसते काय, डिजिटलवर. मोठ्ठाले ते, भीतीवर टी व्ही सारखं.
हा.
त्यातून दर्शन द्यालं विठ्ठलाचं लाईव. विठ्ठल रुक्मिणीचं, दोघंच बी. हा, पटापट लोकं दर्शन घेऊन राहिले. फेकून बाजून होऊन राहिले. एक- एकच येते. एकच, फटाफट जाते दर्शन घेऊन.
हा, मग ते अशा, गजानन महाराजच्या मठातत की
नाही फक्त निवासय त्याचे. पेशल मटगेट नाहीये.
नाही काय? म्हणजे त्याची सेवा तिकड पंढरपुरात आहे. त्या विठ्ठलाच्या मंदिरा जवळात
हा, तेईचा पेशल हॉलय, त्याच्यात हॉलमध्ये राहतात त्या. दिवसभर समजा, मग त्याची सेवा.
हम्.
हम्.
चांगलाय न त्यायाच्या हातून, एवढ्या याच्यात सेवा घडून राहिली.
बरं, ना बाई. बरं, गेल्या बाई. विठ्ठलान मला, लय ऐकलं.
हम, हम.
बऱ्या गुतल्या ते. अ वर्षातून चार वेळा जातात. तर देवा धर्मात राहिला नांदले - नादी तरी लागत नाहीत.
हा.
हम्म. चांगली गोष्टय. माझसाठी तर, खूप चांगलं झालं. शंभर टक्के काय? एकशे - एक टक्का चांगलं झालं. ते देवाच्या कार्यात लागलंय.
मग त्याले, किती दिवस? लागतील आता.
आठ दिवस. आता बारासच्या दिवशी घरी. लय सेवायत. सेवेवाले लोक ती कोण्या कोण्या गावचे बा्पा. ह्या गावचे झाले की त्या अच्छा, त्या गावचे झाली या गावचे. तिथ काय, एक जनय.
हा. आठ - आठ दिवस.
हा, आठ - आठ दिवस. किती? तीस का तीस का, सा तीस बायात वाटते, ह्या. पंधरा अन् पंधरा तीस. हो, तीस बायाची बॅचय ही.
मग ह्या एक... वेगवेगळ्या गावच्या हेत, की एकाच गावच्या ए?
आपली... समजा, आमच्या गावच्या हेत पंधरा नं बाकी केजू अंलग गावच्यात हेत पंधरा, अशा तीस बायाची ब्याच ए.
हा ओके. मग ते... त्याले शेवा हेस अशी, साफसफाईची याची त्याची... अशी
कोणती मग... आता उसळच्या दिवशी, मग आलू उघडू घाला, त्याच्या फ त्र काढा, दाण्यांची पत्र काढा, मिरच्या चिरून द्या
अं... असाबी असतं का?
हा, उसळ द्रोण मध्ये टाका, उसळ द्या... कधी झाडाची येते काबरी झाडून काढा... कुंजाभरात झाडाचंच अं... झाडाचं जास्त भेटतच नई... हेच भेटते. पोड्या करा, सैपाक करा, कणिक भिजवा
हा.
पाणी गिनी... बॉ... याच्यात बॉटलेत भरा... काई गिल्लास भरा... कोणाला पाणी द्या, कोणाला लागलं, ते कही द्या... असं
हा ना... चांगली शेवा ये मग.
हाव... चांगली सेवा ए.
हू.
लई मोठं वजन ए गं... या सगळ्या डोकशात... देत नइत ते आपल्या
आ... काय म्हटला?
कोना? हॅलो.
हलो हलो... बोला ना
कोण होतं?
हा... माझा मुलगा.
हा... काय?
कल्ला करते ते.
असं आहे सेवेचं... बरं हाये ना सेवा, घडून येते... अन चांगली गोष्ट ए.
हाव... चांगली गोष्ट ए ना... आपल्या हातून कधी घडेल, आपल्या हात हातून, घडतही नई सेवा
एक सेवाधारी... तं हाये... आपल्या घरातला यक
हा, आपल्या नशिबातही... आहे की नई आईसेवा अशी.
पुढचं तर काई, कुणी सांगू शकत नई. हम्म. हम्म, त्यात त्यात मर्जीच लागते देवाची. हम्म.
मग त्या रेल्वेने गेल्या, की एसटी बसनं?
रेल्वेने गेल्या त्या.
हा ओके... हे आता आषाढी वारी निमित त्या... जास्तच्या रेल्वे चालू... धावू राहिल्या ना. मग... अन... अन लागे.... हे बी च्या जाऊन राहिल्या... पंढरपूर.
हम्म... त्येले माहित्यात... लोकं जातातच म्हणून.
हा... अन, लगे... हे मग तेले... सेवेसाठी जातात तर... येले भाडं गिळं भेटते की काय?
नई नई... स्वतःच्या भाड्याने जातात.
तोतच्या भाड्यानं जा शेवा द्यान चाल्या.
हो तस रेल्वे न कमी पडते म्हणतात ना स्पेशल पेक्षा आणि ट्रॅव्हल्स याच्यापेक्षा
हा मग ते त्याला काही मानधन काही भेटत नाही काय?
नाही काही नाही भेटलं अजून.
नाही काय?
हम्म बेटीन तर काय मी साडी गिडी भेटते म्हणतात बै व
विनामूल्ये सेवा.
हम्म आता भेटीन ना काही याच्या पुढे भेटीन जाईन म्हणतात बैव
हो का मग ते शेगावले जातात का?
आह.
शेळगावले जात असतात काि मग शेवेला
नाही शेगावले नाही जात शेगावची नाही देल नाव ते ना.
हम् का हम्.
शेगावले तर दरवर्षी कपडे भेटतात दिवाळीले साडी धान्य.
हा धन्य भेटे मनसेले.
हो शेगावच मस्त आहे.
हम्म शेगावले गहू लगे डाळ कपडे सगळं दिवाळीच्या वेळेस भेटते.
हव सगळा किराणा देतात ते भरून.
शेगावचं खरंच लस किती दूर दुरून बाहे येतात हे कीर्तनकार. तिथ की नाही कीर्तनकारच्या आया बी येतात.
हा ते सेवा द्याले.
हो तेच छाया, बहिणी, भाऊ कोणी बी त्याच्या घरातले तर जाणून येतात सेवा द्यायला ते म्हणता गजानन महाराजाच्या अ ती सेवा दिल्याने आम्हाला खूप आनंद भेटते म्हणतात.
हा आनंदच आहे ना सेवेचा किती निस्वार्थ सेवा देतात. ते स्वच्छता केली ठेवतात कचरा काळी शेगावच्या. संस्थांमध्ये किती स्वच्छता आहे.
हम झाडपूस करेल मशीन आहेत फक्त तर ती हेच म पोळी भाजी, जेवण द्यायले प्या पाणी प्यायले हेच.
हा हा हा.
हम.
ना आहे का बरी सगळ्या पण त्यात चालवायलािशेव करी पाहिजेत ना.
हो मग ते माणसच करतात बाहेसाठी.
हा बायाले हेच मग पुस स्वच्छता ठेवा पुसपास करा.
ह.
हम्.
शेगावची म्हणजे लयस मस्त, शिस्त पद्धत लस मस्त आहे पण ते.
शेगाव सारखी शिस्त नाही शेगावला आता आषाढी निमित्त गधराईनंत सात, आठ. तास लागतात दर्शना.
हां तेे अ शे गजानन महाराजांच्या अध्यायात वाचलं नव्हतं काय? भक्त कोण होता तो? भक्त आणि हे होता त्याले विठ्ठलाचं दर्शन घडवलतं ना.
हां हा.
हा मंग त्या निमित्तानं हाच विठ्ठलाय आपला शेगावातला. पाचला असणार ना गजान महाराजांच पारायण?
हाव ते अ
बापू न्यायले दाखवल बापू न्यायले फक्त बापू न्यायले. विठ्ठल मूर्ती दिसली हुती. तो नाराज झाला होता सगळे मित्र चालले गेले अन् तो एकटाच राहिला होता. तो म्हणे आता मले विठ्ठलाचं दर्शन कसं होईल?
हांव.
तर मग गजानन महाराजच विठ्ठल झालतेन त्याला दर्शन देल तर लोकं म्हणतं आम्हालेही दाखवा आता म्हणे. त्याच्यासारखं मन भरा तुम्ही तुम्हालाही विठ्ठल दर्शन घडवतो.
हा.
म सगळ्याचे मन सारखे नसतात ना.
हम्म, ते देवाची लिलाच आखाद आय.
हाव त्याच लय मन दुखी आय त्याच मन लय जायले होतं. मनानं तो पूरा पोहचला होता. पंढरपुरात पण त्याच्या तणानन तर तो गेला म्हणून ते वि
हम्म त्याच्या मनात विठ्ठल भक्ती होती त्याला जायले भेट टलं नाई मंग तेटी देवानच त्याले विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं.
हा. मस्त अध्याय वाचले की बरोबर लक्षात राहते.
हा सगळे अध्याय आयत ना सगळ्या गोष्टी आयत एवढ्या त्या याच्यात पारायनात समजा.
हा पारायणात एक न एक याचा अर्थ ही समजते अन समजते बी पहिलं काय घडेल आयन. कसं आय होयल.
हम्म.
बरं ठीक ए
हाव ठीक आय.